हॅलो येतो आज
ह रेत ेत तेच पण तो म्हणजे खाल्ली असशेल का नाही म्हणजे त्या पुरण पोळ्या
हो खाल्लेत ना ख खावंच लागणार पर्याय नाही
मग दोन्हीपैकी कुठला चांगला वाटते र
आपल्या रेग्युलर आपल्या इकडचा
कारण आपण कसं पुरण पुरण असं जास्त भरून वगैरे करतो ना
हो
आणि त्या तेलाच्या पुरणपोळीमध्ये मी रेसिपी बघितली त्य च्यात तर ते पुरण कमी भरावं लागत बहतेक काहीतरी आहे की नाही मग त्या लाटल्या जातील
खाल्ल्यासारखं पण वाटत नाही ना आमच्या इकडे मी सांगितलं तस अ आ माझ्या माहेरी सांगितलं मी म्हला असं कसं म्हणजे त्यांनी पण पहिल्यांदाच ऐकलं की तेलावरच्या पण पुरणपळ असतात
हो खूप कमी जणांकड आहेत ना तेलाच्या पुरण पोळ्या त्यामु जास्त लोकांना पण माहिती नाहीत की अशा आहेत पण ता कसं ते व्हिडिओ मार्फत किंवा कोणाच्या तरी रीती परंपरा लोक रोज काय ना काही तरी त्यांच्या आय ष्यातलं दाखवतात ना व्हिडिओ मार्फत त्याच्यातून पण कळतय याची पद्धत आहे त्याची पद्धत आहे
हो आणि तसं लग्न झालं तस म्हणजे इकडं आले तस मला असं बऱ्या वेगवेगळ्या नवीन भाज्या आहेत असं माहित कळलं मला इकड आल्यावर ते केळीच वगैरे असतं ना फुलते कोका काय असतो
वळीची रेसिपी
हा त्याची भाजी मी भिकड आलं पहिल्यांदा खाल्ली परत प बरंच काय काय
आमच्या इकडे पण म्हणजे मम्मीच्या घरी आहे ना तिकडे ती आजी वगैरे करायची म्हणे एक केळीच्या फुलांची भाजी पण इकडे आमच्या इकडे कोण करत नाही कारण इकडे खेळीची झाडं पण जास्त नाहीय आहेत आणि इकडे केळीचे फुलं पण मिळत नाहीत तिकडे कस सातारला भेटत त वाटत केळीची
हो इकडच्या इकडच्या साईडला बरंच असं खातात ते
हो म आमची मम्मी सांगायची आम्हाला की, आजी वगैरे करायची केळीच्या फुलांची भाजी आवडत ति पण म्हणजे पटाच्या किंवा या नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत तिकडच भेटतात म्हणजे प्रत्येक भागात काही ना काहीतरी नवीन असत
हा असते नाही
हम्म म्हणजे जस आता आमच्या इकडे काही गोष्टी नवीन आहेत म्हणजे पप्पांच्या साईडला आणिली मम्मीच्या साईड ला काही गोष्टी नवीन आहे सगळ्या
हा हा
मग त्या इकडे आल्या की. हाजीनी ती मम्मीला, थोड्या गोष्टी नवीन शिकवल्या. मम्मीच्या काय गोष्टीयत, त्या आजींनी थोड्यातर शिकल्या. म आता तेच पुढं चालूय.
हां, हा.
म्हणजे आमच्या इकडे, गणपती किंवा गौरीला पण असं काही रीतीरिवाज वेगवेगळेयत. म्हणजे काहींच्या घरी लक्ष्म्या उभ्या करतात किंवा बसवतात. आमच्याकडे उभीच आहे. आमच्याकडे एकच असल्यामुळे उभीचय ती.
बसवतात म्हणजे?
बसवतात म्हणजे, एकेकांच्या ते हे असतात ना. आडणी म्हणतात बघ.
हा, आडण्या माहितेय.
ते एकेकांच्याकड नसतात, आडणी. म्हणजे काय म्हणे कि लक्ष्म्या जर त्या मुकुट दिल्या ना. तर नुसत पहिल मुकुट बसवायच. आन परत नंतर ना, कुणाकडून तर आडणी घ्यायची. आपण स्वतः घ्यायच्या नाही. असं आहे म्हण इकडे.
हा, हा.
मग ते तसे कोण? देतील तश्या, आपण त्यानंतर दरवर्षी वरवर करत न्या. पण वरतीच न्यायच्या. खाली आणायच्या नाही. असं काहीतरी असतं.
म्हणजे न्याहाव्याच लागतात का? त्या मग वरवर.
वरवर म्हणजे आता समज, मुकुट दिलं. तर नंतर ना पुढच्या वर्षी आपण त्याला. आडणी कुणा कडून तरी घेऊन, ती आडणीवरती बसवायची. मग आडणीवरती बसवली नंतरन मग अजून आपण. म्हणजे, स्टेप बाय स्टेप वरती जायचं. खाली नाही यायचं.
हा, हा.
हम्म, म्हणजे नंतरन तुम्ही अचानकच आडणीच नाय, बसवायचं. नुसतं खाली बसवायचं म्हणलं. तर तसं नाई चालत.
बसवावीच लागतंय.
हम्म. आणि समजा जर ते क म्हणजे, मुर- मुकुट पण असतात. ते जर समजा, पितळेचे दिलेत. तर नंतर चांदीचे करावं लागतेत. चांदीचे असेल तर सोन्याचे करावे लागतेत. असे पुढं कंटिन्यू वरतीच जायचं.
हं, हं, हं.
अशी आमच्या इकडे तरी पद्धत आहे. लक्ष्म्यांची.
हा. इकडच्या साईडला काय अजून माहित नाही, मला पण. कसंय ते.
आणि काही जणांकडे चार - चार पण लक्ष्म्या आहेत. म्हणजे दोन उभ्या केलेल्या असतात दोन खाली राशी मध्ये बसवले असतात. म्हणजे गहू मध्ये ठेवा किंवा तांदळामध्ये ठेवा. हा. म्हणजे राशी करायच्या. अशा तांदळाच्या आणि हेच्या गव्हाच्या. आणि त्याच्यात ते फक्त मुकुट ठेवायचं. आणि बाकी सगळं हात त वगैरे आपण सगळं इथे समोरच ठेवायचं. कारण घालता तर काय येणार नाय, त्याच्यावर. फक्त की तेला ते थोडसं, असं जे आपण बाळाला टोपी टाईप घालतो ना, छोट्या. तशा टाईप ते, पदर घ्यायचा छोटा. जो बाहेर बाजारात पण विकत भेटतो तो. हां. तशे फक्त तेवढे घ्यायचे. आणि तेवढ्या पुुरतच तेला समोरच काय करता येईल, तेवढंच करायचं. ते पण बघितलं ते एकांच्या घरी.
हम. मी आतापर्यंत बघितलेत. त्या अशा आडण्यांच्यात बघितलेत.
हा, आडण्यांच्या मी पण बघितल्या. आमच्या घरी पण आडणीचीच आहे. एकच आहे पण आमच्या घरी. काहीच्या घरी चारयत. काहींच्या घरी दोनयत.
पण आसते का?
हा एक पण असते. म्हणजे जस मिळण्यावर असती. कोण कसं देत? त्या च्यावर असतं. म्हणजे माझ्या आजीला डायरेक्ट पितळेचीच कोणतरी दिलीये.
नाय बसवतायेत किंवा दुसऱ्यांनी दिल तरच.
हां म्हणजे आपल्याला जर समजा बसवायची असेल ना. तर आपण कुणाकडून तरी भागून घ्यायच्या त्या कि, मला बसवायच्या किंवा मी बसवायला चालू करणारे असं तसं.. किंवा कोणा च्या तरी असं मनात जरी आलं ना की, तू चालू कर मी तुला देते असं पण म्हणारे असेत ना खूपजण.
हो मग त्यांनी आपल्याला दिलंवर ते -ते पण बसवू शकतात का?
हा तसं काही नाही म्हणजे त्यांनी विकत आपल्याला देणार किंवा कुठून तरी आपल्याला त्यांनी हा किंवा त्यांची परंपरा असेल आणि त्यांच्या घरात जर ती पुढं कन टिन्यू करणार कोण नसेेल तर ते दुसऱ्यांना दिऊ शकतात.
अच्छा.
म्हणजे रिलेटिव्ह मध्ये कुणाला पण दिवू शकतात ते त्यांना कुणाला द्यायचं असेल ते. म्हणजे आता आई मुलीला देऊ शकते, जर मुलगा नसेल तर‌. मुलगा असेल तर ते मुलगा सून तर परंपरा ती पुढं घेणारच.
हो.
आणि जर मुलगा नसेल, तर मग आई मुलीला पण देऊ शकते. किंवा कधी -कधी कुणाला मुलं बाळ पण नसतात. म ते कोणाच्या तरी जावेच्या मुलांना दे, किंवा नंदेच्या मुलांना दे. असं देऊन ती क -परंपरा पुढं चालू ठेवतात.
अं.. आम्हीच
म्हणजे माझ्या आत्याच्या घरी नव्हत्या ना इकडे असल्यामुळं. म त्यामुळं तिला त्यांच्या म्हणजे सुनांच्या माहेरी म्हणजे मा - आत त्याच्या सुनेच्या माहेरच्यांनी दिलं होत नवीन.
हा -हा.
कारण आत्याला बसवायला चालू करायच्या होत्या नवीन, मग ते मुलग्याचं लग्न झाल्याशिवाय पण बसवू शकत नाही ना. एकेकजण असं पण ठरवतात की मुलाचं लग्न झाल्यावरच बसवेन.
आ- हां.
मग आ ते मध्ये मागच्या वर्षी तरी लग्न झालंय, मग तर मागच्या वर्षीपासून बसत त्यात आमच्या आत्याच्या घरी पण.
हम्म -हम्म.
मग ते कायतरी पहिलं उद्यापन वगैरे पण कायतरी करतात फर्स्ट टाइम बसवताना.
हम्म....
खूप गोष्टी असत्यात बाबा त्या, खूप पाळाव्या पण लागतात.
नखे
म्हणजे आमच्या घरी तर अशी परंपरा ठेवलीय, की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करायचं. म्हणजे दरवेळेस साड्या तर नवीनच असतात, प्रत्येकवेळी साडी ती नसती म्हणजे एकदा नेसलेली देवीला साडी ती परत नेसायची नाय त्या देवीला, हम्म किंवा आप पण वापरलेल्या किंवा आपल्यासाठी घेतलेल्या साड्या पण आपण देवीला वापरायच्या नाइत देवीसाठी प्रत्येक वर्षी नवीन घ्यायची.
हो नवीनच घ्यायला लागते.
हम्म... मग ते काकू किंवा आजी आधीपासून प्रत्येक वर्षी नवीन -नवीन साड्याच घेत आतापर्यंत आल्यात. आता आहे खरेदी त्याची पण पुढच्या महिन्यात, परत गणपतीसाठी पण.
नवरातीला असते, म्हणजे घरात पण आमच्या आडण्यान टाईपमध्ये च देव्या आहेत ना दोन, उंच अशा मग नवरात्रीला आमच्या इथ एक अ मं मंदिरेय माळवरची देवी म्हणून तिथं. महालक्ष्मी मंदिर हे आपले. हा ते असते ना देवी नवरात्रीत. म त्याजी न- त्यांच्या त्या देवीच्या अंगावर पण अशे नऊ दिवस नऊ प्रकारच्या साड्या नऊ कलरच्या साड्या असतात मग त्या कलरनुसारच आमच्या घरात पण नऊ दिवस त्याच रगाच्या कलरची साडी असते.
म्हणजे तुमच्याकडे नवरात्रीमध्ये लक्ष्मी बसवता का तुम्ही घरी.
हो म्हणजे नाही असं आहे आमच्यातच अे काय आमच्याच लक्ष्मा आहे देवे आहेत. देवच य ते कुलदेव येते ना हा मग ते त्या त्यांना पण करावं लागतं असं घट बसतो ना नवरात्रीला
हो हो
हा मग ते देवा बसले की त्यांना पण असं असते. प्रत्येक दिवशी वेगवेगळी साडी त्याच कलरची ज्या दिवशी त्या देवीला
माझ्या मैत्रिणीच्या घरी पण एकच देवी आहे. अ त्यांनी काहीतरी ते रुपाभवानीचं मंदिर आहे ना आमच्या इथं तिथून काहीतरी त्यांनी उद्यापन करून घेतली म्हणजे घेता येत म्हणजे ते करून पण ते मंदिर दे त्याच मंदिर मधून त्याच्यामध्ये उद्यापन करून काहीतरी ती पण असं सांगत होती मला की नवरात्रीमध्ये खूप असतं देवीचं फराळ वगैरे सगळं बनवावं लागतं. तर उपवास करावं लागतात सगळ्यांनी घरात
हो नवरात्री नऊ दिवस करावे लागतात.
ते देवीचं पण सगळं कडक पाळावं लागतं नाही पाळलं की त्रास होतो वगरे अशा गोष्टी पण ऐकल्यात तिच्याकडूनी
हो माझी आजी करते म्हणजे असं अंथरुणावर बसायचंचं चटईवरच झोपायचं.
हा कशाला शिवायचं नाही काय नाही सवळ्यामध्ये म्हणजे पूर्ण सगळंच
हा असतं बरेच त्याला पण पाळावं लागतंय त्याला पण
हो खूप असतात त्यांचे पण नियम
हम्म मोठी जत्रा भरते नऊ दिवस
आमच्या इथे जत्रा नसती. तिकडे गरबा वगैरे असे आमच्या इथे पण जत्रा नाही भरत इथे
नाही जत्रा भरते मंदिर खूप मोठे आहे ना आणि गर्दी पण खूप असते नऊ दिवस रीकाम आहे
आमच्या इथे तर ठिकठिकाणी मंदिर येत आता देवींचे म्हणजे रूपाभवानी मंदिर म्हणून एक आहेत एक प्रसिद्ध आहे ते कुलदेवत म्हणूनच जातात लोक खूप जण तिथे
हम्म हम्म
आणि आमच्या घरापशी पण दोन तीन देवीचे मंदिर आहे तिथं फक्त म्हणजे त्यांचे त्यांचे कार्यक्रम वगैरे चालू असतात आतल्या आत म्हणजे बाहेरचे पाया पडायला वगैरे जातात ते पण मोठं करतात फराळाचं ठेवतात त वाटण्यासाठी वगैरे असं
हम्म चालेल
चालेल बोलूयात नंतर
हो हो चालेल
हो हो
बाय
बाय